हॅलो हा. हॅलो खूप बारीक आहेेतोय. हॅलो
हा
हा खूप बारीक आवाज येतोय तुम्हाला येतो का माझा
बारीकच येतोय असा
अच्छा हा ठे ठीक आहे आपण म्हणजे थोडं बोलूनं बघू
हा चालेल
हा आपण दुसऱ्या आधी फोनवर बोलायला पाहिजे होतं तेच म तरी अ हा
का काय म
ह काय नाही आता तेच मी म्हंटलं मग वारीच्या विषयावर बोलूत
हा हा
हा तर हम्म म्हणजे तेच आता कधी तुम्ही गेलेलात काय म्हटलं पाय वारीला वगैरे
नाही कधी आता जायचं पुुढल्या वर्षी
हां हां
यंदा नाही गेले म्हणजे अजून म्हणजे नाही आम च्या घरातलं कोण जात नाही ना आजी आजोबा नाहीत मला अजून मग कोण जाणार असेल तर त्यांच्यावर बरं पडतं ना जायला
हा बरोबर आहे पलाही म्हणजे मी पण अशी गेली नाहीये कधी छोटी केलीय मी नांदेड ला असताना तिकडे तीन दिवसांची
हम्म हम्
पण छान वाटत आता पाहून पण आता नदी तला एवढं पूर वगैरे हे असून छान झाली वारी. म्हणजे स ऊन हो आणि ऊनही पडलं छान म्हणजे सगळ्यांना परत होईल की नाही कस होईल येतील कसं जातील असं वाटत होत तर
पण उघडला पाऊस तर
ते म्हणतात ना म्हणजे सगळे असे म्हणतात की विठ्ठलाने वाट दिली येण्यासाठी,
हा हा तेच ना म्हणजे खरंच म्हणजे असलं ज जस संत किंवा काही असं म्हणतात कि खूप छान त्यांच पॉझिटिव्ह सगळं हे असतं विचार कर त्याच्यानी खरच तेझा झालं तस तर छान वाटत असं झालंय खरं खरं
हो मस्त आणि ते बघितलं ना म्हणजे अ विठ्ठलाला म्हणजे अ वारीला निघालेले एक टेम्पो आणि पाण्यात पडला सगळेजण वाचले बघितले ना
हो नाही ते मी नाही ऐकलंय अजून पण ते माहित नाही बापरे पण किती छान म्हणजे किती असेल बघ त आणि देव खरंच म्हणजे वाचवणार असल्यावर त्यात काही हेच नाही म्हणा
मला आहे आवड म्हणजे गावातून जेव्हा पालखी निघते ना बघा त्यावेेळेस मी जायची पण प्रत्येक वेळेस पालखी निघायची आणि काही ना काही विषय व्हायचं क ते मला जाताच नव्हत मी पण म्हणजे, आत्ता तर लग्न झालं, लग्नानंतर अस ते काष्टा वगैरे घालून जायला पण मजा वेगळीच असते ना, पालखीला जायला पण मला जायची इच्छा असायची, काही ना, काही प्रॉब्लेम यायचा. मग त्यात ते राहूनच जायचं.
हा. हा. हा. होतय तसं, कधी-कधी बोलवेल पांडुरंग तेव्हा जाायचं.
हो, ते आहेच म्हणा
हा, म्हणजे मी पण छोटी केलेली, मी आधी नांदेडला राहत होतो ना. तर तिकडे, एहळे गाव म्हणून आहे.
तर तिकडे तुकामाईंची पालखी असते, तर मी मैत्रिणींसोबत गेलेले तीन दिवस. पायी चालत असं
हा.
अस म्हणजे, पाय चालत गेल्यानंतर, ठिकाण असेल ना राहाला वगैरे त्या कुठ राहतच नाहीत, कंटिन्यू चालूच असतय.
नाही, नाही, राहात रात्री मुक्काम करायचा, म्हणजे आता ओळखीचे कोणी कोणी असतात, त्यांना माहीत असत की, पालीखी येणार आहे, तर मग ते ओळखीचे त्यांचे शेत, किंवा त्यांचं एखाद काही जागा असेल राहायची, तर तिथं सोय करून देतात. मग आपण अ आम सोबत आम्ही स्वयंपाक वगैरे करणार, किंवा असं जे सगळं सोबत नेलं होत.
तर त्यांनी बनवायचं, आपण मग सकाळी लवकर लवकर उठून, लवकर जितक्या चालता येईल तित चालायचं
असं, मध्ये-मध्ये नामाचा गजर करायचा. असं छान, असं केलं होत ती कार्तिक महिन्यात असते, ती वारी कार्तिक एकादशीच्या वेळेला गेलेलोत, आम्ही
हा. हा.
म्हणजे भारी वाटत असेल ना ते
हा. हा. छान वाटलं, पण ते अचानक चालल्यामुळे मग आता पाय वगैरेही दुखतात. त्यात रंग काळा कुट्ट होऊन जातो. असं काय-काय वेगळं तेव्हा, हा
आणि त्यावे म्हणजे प्रत्येक वेळेस कसं, ऊन त्यावेेळेस ऊन असतं ना भरपूर.
हा. पण छान वाटलेलं, आता हे सगळे शेतकरी, त्यांचं काम आटपून वगैरे निघतात, पण खूप वयस्कर सुद्धा असतात, आणि किती छान चाल चालतात, अभंग त्यांचे काय-काय भारुड वगैरे म्हणणं
हम्म! आत्ता जास्त करून आताची मुलं-मुली जातच नाही. पहिले जे जुने लोक होते ना, वयस्कर लोक तेच जास्त करून जातात.
होय, होय, जुने जातात. आणि आत्ताच्या म्हणजे ते सेवा वेगवेगळ्या प्रकारची देतात त्यांचं जसं शिक्षण आहे तर वैद्यकीय किंवा अजून काही तसं करतात काही जण आणि काही काही जातात पण छान पणजुून खूप जातात
हा परत परत तर जसा म्हणजे दिवस वाढतो तस तस तर मला तर वाटत पालखीच बंद होईल ते का तर आताची मुलं जातच नाहीत ना जास्त करून
हो ते आहे पण तरी संख्या खूप असती लाखोनी कुठून कुठून ात ना आपण जस मोठे मोठ ठ होईल ते मग मोठे झालेले सुरू करतील पालखी खंड पडायला नको म्हणून
कारण माऊलीनी सुरू केली तर ते बघून घेतील काय माहिती
हो ना
ह ते पण आहे छान
काही ना असते आवड म्हणा पण काही जण जी आता मजा आहे ना म्हणजे जे चाण वगैरे परत ते अभंग वगैरे करत ते माजा परत नस आ मुलां श श्षणाशिवाय काहीच येत नाही देवाचं म्हटलं तर आपण
खरं आहे पुस्तक हो आणि ते ते पण आहे शिक्षण ह पण अं जे जस घरातून ज्यांच्या असेल परंपरा असते किंवा
हम्म
काही अस हे असते आवडही असते बऱ्याच जणांना स्वतः ते करू शकतील खरं आहे पण ते काय माहिती आता दे देव आपला आपला करून घेतो काम तर ते करून घेत ते
हो ते आहेच म्हणा आता बघितलं ना एवढा पूरी येऊन सुद्धा देवाने वाट दिलीच म्हणजे देवाला सुद्धा वाटतं की माझ्या जवळ तुम्ही येवावं सगळ्यांनी
तेच आहे वाट खरंच वाट दिली म्हणजे तो पण वाट पाहतो न वर्षभरातून सगळे आपल्या आपल्या कामातून हे होऊन येत तातमाझ्याकडे
हो
तर हा
असं जास्त कोण म्हणजे हे करत नाही ना जास्त लक्ष कोण देत नाही अस आहेत वैरी पालखीशिवाय असं कोण इच्छुकतेन जातच नाही देवाला
हो हो ते पण आहे तसही आहे जातातही सगळे
ह
ग आणि पण बऱ्याच हे देवांच्या पालख्यात ह तर पंढरपूरची तर कार्त की सगळीकडे असतेच आहे म्हणजे खूप हे आहे प्रसिद्ध म्हणजे काय त्याच हेच नाहीये वर्णन पण बऱ्याच छोट्या छोट्या ह्यांची पण असते ना म्हणजे कोणी कोणी गजानन महाराजांना जातात जसं मी गेले होते तुकामाईला तर तसच आता तणून छोट्या छोट्या छोट्या छोट्या जवळ जवळच्या वाऱ्या पण करतात बरीच जण
हा ना
हा तर छानही वाटतं नवीन नवीन लोक भेटतात म्हणजे ओळखी पण होतात
हो आमच म्हणजे आमच कसा विषय होत आमची आई शेती करते आव आजारी हो त्यामुळे आमच्यात कोण जातच नव्हत कधी आ कधी म्हणजे घरातलं कोण जात नाही तर आपण आपल्याला एकट्याला कसं पाठवणार ना ते
हो ते
आम कधी संबंधच नाही पालखीशी वगैरे गावातल्या गावात जेवढी होईल तेवढीच मग
हा हा पण गावातही आपल्याला दर्शन वगैरे मिळतं आता
हा आणि मग तेव्हा शाळा असायच्या ना आम्ही शाळेत वगैरे जायचो मग गावातली पण भेटते नाही भेट भे थोडीशी रस्त्याला भेटल्यानंतर तिथल्या तिथ आपण पाया पडणार आणि येणार थोडीस आपण चार पाय चालून त्यांच्या सोबत जात नाही ना कायतरी कॉलेजला म्हटलं तरी आम्हाला म्हणजे तिथून ठथोकून येणार सकाळी जायचं भूक वगैरे लागलेली असायची भरपूर आमज म कधी घरी पोहोचलो असो आहे सो मग त्यामुळे आमही ते जास्त लक्षच नाही त्या गोष्टीकडे दिलं आम्ही कधी आणि आता जा आवटतं तर आता जाता येत नाही
हो ते म्हणजे कळत कळतच सगळं कळत असतं ना हळूहळू आपल्याला एकदम कसं येणार सगळं ते हळूहळूच लक्षात येत तर आता आता कळेल बोलवेल विठ्ठलले एखाद्या वेळेला छान वारी करायला
हो नाही मी यांना म्हटलंच आहे आपण जाऊ एक एक वर्ष प्रत प्रत्येक ठिकाणी तरी जाऊ म्हंटलं
होय
हा ना म्हणजे एकदा वेळ निघून गेलं की फिरण्याला पण अर्थ नाही ना राहत काय
हा म्हणजे आपल्याला झेपतय की नाही पुढे पण बघावं लागतं ते आहे पण नेहमी करणाऱ्यांचा उत्साह खूप हे असतो म्हणजे ऐशी ऐशी वर्षांचे पण अ जातात वृद्ध असतात त्याच्यात
हम्म
हम तेही आहे हो